हॅलो.
हां. हॅलो.
हा बोला.
हा बोल.
ह् काही नाही तो तेच, बोलला म्हणे आता इथेच पाच दिवस सुट्टया आहे म्हणे मला वैभव.
चार पाच दिवस सुट्टया आहेत म्हणे मला मग, आता इथेच फिरून येतो म्हणे मी काश्मीर. ते पेहलगाम वगैरे.
काय करून राहिले.
हा हा मग काय? तर हा.
कमी असल्या असणार, नाही तर दिल्लीला पण जायचं होती जवळ आहे तिथून.
अच्छा हो मग काय तर? रेड फोर्ट पण आहे ना तिकडे.
हो.
हा लाल किल्ला पण आहे छान आहे तो पण. हां तेच ना. हम् काय म्हणता.
काही नाही ते अर फिर म्हणावं चांगलं अमृतसर वगैरे
हम्म. नाही तिकडे नाही जाणार तो. तो फक्त तिकडे, तिकडे, तिकडे वैष्णोदेवी वगैरे तिकडे फिरणार आहे.
हा हा.
हम्म. तेच ना. त्याला पण तेच म्हणलं फिर. त्याला तेच म्हणलं आता पत्ता वगैरे पाठव रक्षाबंधन आहे. पाठवून देईल म्हणलं तुला राखी.
हम्म. हम्म.
आता फ्लिपकार्ट वरून जातात ना. हा कोणाला पण पाठवू शकतो आपण.
नाही.
फ्लिपकार्ट वर डायरेक्ट त्यांचाच पत्ता टाकून द्यायचा चालली जात तिकडे मग.
हो.
हम्म तेच ना.
हो
हम्म.
चांगलं आहे हा ऑनलोन काम भारी येत.
आं
ऑलईन काम भारी आहेत. पहिले तर पोस्टानेच राख्या पाठवाव्या लागत होत्या कधी कधी त्या राखी पौर्णिमा झाल्यावर पोचत होत्या.
हा तेच ना. मी तेच करणार आहे आता ऑगस्ट येऊ दे. ऑगस्ट आल्यानंतर मग ते सेल वगैरे लागते तात ना राखीचे वगैरे ऑनलाईन पण. मग तेव्हा पाठवून देईल सगळ्यांनाच एक थप्या.
हा.
हा तुम्ही पण तसं करू शकतात ना राजू मामांना वगैरे तसं पाठवायच्या आता.
हो पाठवते तसच पाठवते ऑनलाईन राख्या.
कारण की आपलं कधी जाणं होत नाही होत.
हम्म हम्म.
नाही का हा मग काय तर.
हम्म.
काय म्हणता बाकी?
काही नाही गं आता मस्त हम्म. आता श्रावण वगैरे लागतील श्रावण लागले हम्म श्रावण महिन्यातले उपास.
हम्म चकल्या वगैरे करताल आता दिवाळीत
हो करीन ना.
हम्म कशा करता तुम्ही त्या?
चकल्या मी याच्या करते आपल्या अ गव्हाच्या पिठाच्या.
अच्छा
गव्हाच पीठ वाफवून घ्यायचं.
हा हा ह ह कुकरमध्ये वाफवता?
हो.
अच्छा.
कुकरमध्ये वाफवून घेऊन मग त्याचे छान असा मोठा गोळा बनते. तो फोडायचा गाळून घ्यायचा चाळणीनी. आण त्याच्यामध्ये सगळं टाकायचं.
त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ वगैरे टाकतात का म?
नाही नाही काहीच नाही. त्याच्यामध्ये हे आपलं चकली चकली मसाला येतो तो टाकायचा. चटणी हळद मीठ तीळ अ मुग मुगाची डाळ अर्धी शिज अर्धवट शिजवलेली.
अच्छा आई पण बोलल्या होत्या मी तशीच करते म्हणे कुकरमध्ये फोडून पण म्हणे मला आता आठवत नाही म्हणे कसे करतात ते
त्याच्यात मो हे घ्यायचं मोहन घ्यायचं तेलाचं.
अच्छा हा.
त्या डाळीपेक्षा छान होतात चवीला छान लागतात.
हम हम हम.
आपल्याला दाळ दळून नाही आणलं गेली तर ते तसं करायचं मैद्याच्या? मैद्याच्या पण होतात पण मैद्याच्या कोणी जास्त खात नाही त्यामुळे गव्हाच चांगलं राहतं.
मी एकदा काय केलतं मी ऑनलाईन पाहिलं होत तांदळाच्या पीठ ठच्या
घरात कॉर्नफ्लॉवर पडलं होतं खूप मोठं आमच्यात तिकडे नगरला आणि हे होत्या ना लग्नाच्या आधी.
हा हा.
ते क कॉर्नफ्लॉवर पडल होतर कॉर्नफ्लाॉवरच्याच चकल्या झाल्या त्या. त्या घडीत पातल्या व्हायच्या घडीत घट्ट व्हायच्या जमतच जमलंच नाही ते.
आणि चकल्या कधी पण लहान लहान गॅसवरच तळायच्या. कधी पण किती लहान लहान किती वेळ लागला चालते पण लहान गॅसवदस अस मस्त क्रिस्पी होतात आण मोठ्या जर हा मोठ्या गॅस वर तळल्या त्या कच्च्या राहतात तेवढ्या पुरत वाटतात मग त्या कडक आपल्याला नंतर तर नरम होऊन जातात ते.
अच्छा हा.
हम्म.
कडक राहण्यासाठी.
तडका आण्यासाठी कधी लहान गॅस वरच तळायचे.
हा. काय-काय करता म अजून तुम्ही त्याच्यात दिवाळीत? हो.
हम्म.
हम्म चिवडा करतात आई मस्त करता चिवडा.
हम्म.
हां.
सकल्यात करतो. अजून हम्म.
हम्म. देस म बाकी अजून
काय नाही ग.
हम्म.
हे बघा
काय म्हणता बाकी?
. ता घर पण आवरतय घर पण आवरतय तुझ्याशी बोलत पण आहे.
हो मी पण तेच करते आता, स्वयंपाक भाजी कर ते आता आणि किती सोसला.
हां.
तुमचा पिऊतच वेळ जाते.
आमच अर्धा वेळ पिऊत जातो, अर्धा वेळ घर आवरण्यात जातो. कारण की ते घर इतकं मोठं आहे. मग ते आवरता आवरता नाकी नऊ येतात.
कसं आवरावास कंटाळा येतो आणि कसं ते असं अ आपण टायमिंग ठरवून घेतलं ना, आज हे करू देते करू तर ते वेय ए य पूर्ण घर परत त्याचा टाइम येतो की ते आवरायचं परत.
हो.
हा असं होत ते. त्याच्या मो कसं काय या समजतच नाही लवकर.
हम्म.
हम्म तेच ना.
पिऊला जांभूळ आले ते जांभूळ खाऊ घालायचे पिऊला.
जांभूळ आले?
हां खाऊ घालायच तिला.
आमच्या तिकडे कसं जड होतं ना, दुसरीकडे दुसरीकडे राहत होत आम्ही. ते जांभळाचं झाड होतं, मग त्या जांभळाच्या झाडाला मस्त हे व्हायचं पण आता दिसतच नाही ते जांभूळ खूप. हम्म ते आणि आणले का ते खूप महाग म्हणजे शंभर रुपये पावशर अशे देतात. पावसामध्ये एवढ्या एवढेशेच येतात, हो ना. पप्पानी त्या दिवशी आणले होते त्या दिवशी चे आणले होते पप्पानी शंभर रुपये पाव आणले होते.
हम्म हम्म.
अहं हं तेच ना. हम्म काय म्हणता बाकी? हो खाणं चांगलं असतं. ती खात होती लहान होत त म्हणजे मागच्या वर्षी पण ती खात होती, मस्त खाली तिने मागच्या वर्षी.
हम्म.
झाडाचे तोडून तोडून खायचो आम्ही.
हम्म.
हं तेच ना. काय म्हणत तुम्ही आलता ना मागच्या वर्षी वाटतं. जांभळाच्या वेळेसच आलता वाटत ना काय नाही.
हो हो.
हं.
आंबे होते झाडाला लागले.
आंबे पण होते हो. कैऱ्या तोडल्यात आपण हां. तेच ना.
छान लोणचं घातलं मी तुमचं पण आता.
घातलं का हा मम्मी सांगत होते आई
हम्म.
हा लोणचं घातलं म्हणून इथं कैऱ्याच भेट उठत नाही येत आणि पाहिला खूप हो आम्ही पाहिला खूप आम.
यांनाच तर काल, किती येणी भेटल्यात काही रे.
हा. कैऱ्या संपल्या आणि ते कसं झालं माहितीय का? ह्यांनी आधी कैऱ्या आणल्या. पण मग ते पाऊस झाल्यावरच्या कायऱ्या लागतात ना वाटत? एक पाऊस झाल्यावर, कैऱ्या लागतात ना त्याच्या कैऱ्या लागतात. ना ह्याच्यासाठी रोनच्या साठी तर मग ते पहिला पाऊसच येत इतक्या उशिरा पडला कि ते कैऱ्या सगळ्या पिकून गेल्या हा. त्याच्यामुळं मग ते झालंच नाही ते. आणला होता यांनी पण आम्ही ते आंबे करून करून खाल्ले कारण क म्हणलं अ कधी म्हणजे हे कैरी लोणचं टाकाय जमत नाही सध्या मग तस खा.
बरोबर
मग काय कर
ह
काय म्हणता बाकी?
काय नाही ग काय केली आज झालाय स्वयंपाक?
हो स्वयंपाक झाला आता आमचा राहिला पप्पांचा करून दिली पप्पांची वेगळी भाजी करते पिऊची वेगळी करावी लागते आणि आमच्या तिघांची वेगळी करावी लागते.
हो.
हम्म पिऊला साधी पतली करावी लागते पप्पांना घट घट्ट करावी लागते ना डब्यात हो मग ते घट्ट मग ती दिली. आता पिऊचे करते ना आमचे करते आता. हम्म. तेच ना. मग काय म्हणता बाकी? कधी येणार आता इकडे या, एखाद्या वेळेस.
हो तिकडे येऊनय मारू चक्कर आता.
हो.
एखांद्यास आता वेळ भेटला तेव्हा मारीत.
वेळ भेटला तेव्हा हां, ऑफ सिजन ला मारायची.
हो आता परभणीला जायचं म्हटल्यावर.
हम्म. ऑगस्ट मध्ये‌, अ.. का मग या, जमलं तर.
हो हो.
हा तेच ना, रक्षाबंधन पण ये.
हो..
बहुतेक हां.. सुट्टी पण असेल ना यांना.
हो..
हम्म. मी पण यावेेळेस जाणार नाही आहे, मी सगळ्यांना इकडेच बोलून घेणार आहे. कारण की आत्ताच जाऊन आले, डबल डबल कुठे जात बसू.
हो..
अ पिऊूच पण होत नाही, आणि माझा अभ्यास पण मग बुडतो ना. हा ते. हेच्यामुळं मी जातंच नाही, ह्या वेळेस आता. हम्म..
तिकडं टाकीच्या तिकडं हं..
हम्म उठल्या साक्ष ताई?
हो उठली, उठली आता हं.
बाकी काय म्हणता.
काय नाही गं, झाली देव
देवपूजा हो, आता अंग करते.
पहिला कनीक भिजवायचे.
हम्म. स्वयंपाक झालं, की देव पूजा.
हम्म हम्म‌.
हम्म. आता पिरियडस होते, आम्हाला दोघींना पण चार पाच दिवस.
हम्म हम्म.
पण आईंना पण होते मला पण होते, मगं ते त्यांच्यामुळे हा, त्यांच्यामुळे झालीच नाही देवपूजा.
हां हां हां.
हम्म. आता करावी लागलं.
हो.
काय म्हणता बाकी, काय झालं बच्चा. हां.. नाही का बरं, तुम्हाला बोलायचं काय. तुम्हाला बोलायचं का. नाही नाही हम्म. बोला काय म्हणता. हम्म हा बोला.
हा..
हम्म. तुमचे किती टास्क झाले.
माझे झालेत आता दहा अकरा झाले.
अच्छा ऐंशी झाले चौदा, माझा पहिलाच होता.
हो का. ते कामचं आहे का. दे तिकडं टाकून. हं.. फोन आलं ओ तुमचं.
हम..
हा
ह
बराय करा करा.